हॅलो... हं... काय करतं वो?
काही नाई... तुम्ही काय करताय? झालं जेवण बीवण?
हा जेवण बिवन झालं, तुमच आवरलं का काम घरातल.
घरातलं काम चालू आहे आवरायचं.
हा हा का. दे वाले चिल्लेचं काय आराम असेल आता.
हा आराम आहे आता.
वल्याचं काही काम नाही चालत ना
वाल्याचं काही काम नाही चालत ना
नाही त्यांना येत दना दना ये ना नाही आता
दाना दाना येत नाही आणि उघडत नाही
ह ना
हा.
तर कपडे वाळून दिना कैस.
अ ह कपडे नाही, घराच्या बाहेर नाही, काहीच नाही.
हा ना.
चलता का मग पंढरपूरला पैय पैय आता हा गेले ना. पंढरपूरला जाऊ पैय पैय चला बुवा.
पंढरपूर इकडंला पंढरपूर निघण बाय आमचं.
हा ह.
हा अगं पंढरपूरला पैय पैय जायला काय करती शेतातले काम इतके आले गोबी लावायची तंबाटी बांधायची
हा हा.
पाऊस जर नाही आला पाऊस ना उघडावर गेला तर निंदा नय येत
हा.
वावरातले गौत झाले ना. पाऊसा ना येता आलं नाही आलं नाही आता पडलं आता असं कामाला उतारी अलेलीये.
हो का.
नेमकं काय करा ते समजत नाही ना मग.
आ हा.
ते गावताची कसं हाय दरवर्षी म्हणजे सार टप्पेशीर काम राहत होतं. या वर्षी साऱ्या सुद्धा दैनच झाली ना, पेरणी सार लागवडी साऱ्या सोबत आल्या ना, माळव्याची बी
हा.
त्यांना किती का चालू
हा का.
तुमचं आवरलंय का लागवडी प्यारण्या
एक वावर पेरायचं बाकी आहे आणखीन पण त्याच्यात वापच नाही त्याच्यात मोड आणून तयार करायचं आहे तेे
हं.
अणं तेच्यात निंदा घोरपाले पण वल्ले त्याच्यातले पाय पुसू रायले वल्ल्यांना मग कुठं जमत तरी
आद्र क लावेले का?
हा अद्रक लावेली चार पाच गुंठ तिच्यात आता किती गवत झालं औषध मारलं तवा पऊस आला.
हा बाई आमची बि आद्रक हि तिन्हीच ते कोणती येल म्हणत नाय का हो.
ते बुगुडीचे कायचे म्हणते ना.
बाई त येत आता ल मस्त लगीत ना अ मस्त झाकले अस ना आम मस्त ल याच्या वानी झाल असं गार्डन आणि फोटो काढा जोग. त्याच्या जोगा पाऊस चालू आहे ना
आमचा
आणि एक त मी काळ्या पाण्यावर लाहिले याल तर लगी तवाच उगली होती.
ह का
हम्म.
आम्ही पण ते लवाळा, लवाळ उगेल आमच्या वावरात जास्त.
जे म्हणजे आमच्यावरात लवळा आहे. हरळे, सारायच ते बेटाड्याचं गवते जे लागन त प्रत्येक नमुना आहे.
हा का. मग..
आता टमाटे निंदायचे आता काही या कादरेखीवर मारू म्हणलं औषीध. ते बी आता पाऊस चालू आहे माराला बी.
त्याला पण उघडच लागत ना उन्ह अन ते.
म तेच हे ना.
हा..
वरून तरी उघडावा असल तर होतं मग.
हा..
त्याच डोमलं गावतावर बी पाणी न म उघडं उजून आलं का गेल.
हा.
आण मग काय एवढं मोला मागाच औषध मारून बी.
मग त्याचा उपयोगच नाही ना.
मला बी औषीधा वर येल आहे ना सारे.
हा.
ती पहिल्यांदा गोभी लावली तिला बी किती काळी पडेलये.
हां.
फवारणी करायला तर एक तर माणसं एक जण माग पिअरणी, एक जण बाजारला जात. मग कुठं आणि असं थोडाफार टाईम राहतो तर त्याच्यात अस पाऊस असा करतो.
हा..
कुठ जमत बराच काही टेन्शन नाही तुम्हाला आता शाळेत जाते तर.
हा आता नाही त्यांच टेन्शन. शाळेतून आल्यावर गंज धिंगाणा होतोन बाई शाळेतून आल्यावर
हा पण मग थोडा फरक पडतो शाळेतला धाक राहतो तर अभ्यास ते करत्या पोर.
हा.
ते तुम्ही रात्री कॉल केल तर मला, पण माझ काय आल त्याच्यात? ते भयाचं आहे ना हे सापड नव्हतं काही कागद हारलं ते
हा..
आणि ते त्याला ना ते पेपरच फॉर्म भरायचं आहे त्याचसाठी लागत होता. मग तेच पाहात होते.
हा..
पोर ऐकत नाही ना याला दाखितीन त्याला दाखितीन अं दोन, चार कागदा हाय ना ते एकच कागद नाही.
हां.
आता मॅडमला फोन करण आहे अजून काय म्हणती, काय नाही.
हम्म. ते कराचं लागत काय.
आ?
ते कराच लागत मग ते पोरला द्यायचं लाग नाही म्हणत न न तरी कळत नाही हा म्हणलं तरी नाही हाईचे तूम्ही देत नाही.
नाही तेच काय ते आज केस आहे का हे मॅथ समज अ पक्क व समजा कीन पक्क आपण कसं असं बोटावर करायचो कॅल्क्युलेटरवर करायचं.
हा हा हा.
आता ते ऍपकाज म्हणून येत मग ते पोरं इतके फास्ट सोडित्या ना त्याचा पेपर आहे संभाजीनगरला मग तो फॉर्म भरायचा त्याचा पहिल्यांदा पहिला नंबर आला मग मॅडम म्हणे फॉर्म तू जर नाही भरला मॅडम म्हणल तु इथं नंबर येऊन तू फॉम काहून नाही भरणा
हा हा.
मग ते आता एक तर सापड नाही आता पाहू म्हणलं तीन एक वाजता मॅडमला कॉल करू. मॅडमला विचारू काय म्हणतात काय नई.
बरं बरं चालत.
जेवणा बिवण झाले का?
हा जेवण ते सगळ्यां आवरला आता.
हा का बरे टेन्शन नाही बाबा. आम्हाला तर काय पाऊस असतो काय असो चालूच राहत काही न काही.
तर मग ते कपडे वाळू घालायचे ते मन वाटतं घाला.
कपडे मी वाळू घालून आले पण आता असं वाटलं उघडलं तो बाय वळ टाका का आणि अजून कपडे त कपडे असं चालूच ये ना तेच थुईथुईता काय मागून गच्च भरलं होतं.
हा हा गच्च भरलं तेच.
साड्या राहिल्या होत्या आता साड्या अक्का घालती वाळू.
हा.
आला टाइम तर .
हा हा बोला ना.
हा आवाज नव्हता येत काय.
मी घरात आले होते घरातून साड्या घेऊन बाहेर आले ना ते रेंज गुंतले असन.
हा मग आमचे बी अक्का आता नाही टाकी घिलित तर खाल्ल वर. वरलं खाली चालू राहत कपडे.
हा मग मी पण आत्ताच केलं म्हणलं जाऊ द्या थोडसं.
आल ते आमच्या माग काम राहत ना मग त्यांच्यामुळे जमते.
हा.
ति जिना घराये तुन तर मग घरातून जाऊस तर ते लई टाईम जातो ना.
हा.
त्या म्हण मी घालीन म्हणे वाळू.
हा.
राहून द्या म्हणली.
मी आता साड्या तशाच बाथरूमच ठेवल्या होत्या पण तरी पान तुटे झालेने ते.
नाही ना आम्ही म्हणजे जथ असं पत्र आहे ना तेथचधुतो तेथच मग असं पत्र खाली थोडी बी. दोरी बांधल्या आणि ति ना पाणी निथळा टाकून दिले परकर ते दिले म बारीक कपडे व घलून.
हा हा,
हम्म.
हम्म-हम्म बोल.
म्हणलं ते पाहा आता.
हा,
आज आलंत ना नळाल फुल पाणी. नाल पाणी आलत ना. आ तुम्हाला न आम्हाल सोबत नाई येत का?
सोबत नसेन त आका उद्या येईन आम्हाला.
हा का, आ ते नवीन नळ आले तेच घेतलं असे ना तुम्ही.
हा तेच आहे पण सगळ्या सोबत नाही राहणार चैन. पाणी कारण की आग मांगा सोडतेन ना.
हा नाही आता मला कसं वाटलं खाली सोडीत असन आणि तिकडे तसं सोडत असन.
एवढं ह्याने जमत नसल त्याच्यार लोड कारण की ते कोण खाली ढाळे हे ना.
हा,
तिकडं सगळ्या सोबत पाणी सोडलं मग इकडं कमी येतं ना पाणी हे भगवत नाही म.
ना मग घोत नसलं ना.
हा आता कशा कोणी मोटरी लावीता कोणी काही.
हां तुम्ही पण मोटर घेतलेली का?
नाही आम नई घेतलेली आम्ही तसंच भरतो.
अंहं पाण्याची बि लईचये ना वो आपल्या गावाला बरंये त्या नंद्राबादला. ताठ दिवस पाणी नाही यात. आठ दिसचं पाणी एकख्खटी भरून ठेवा लागत त्या म्हंत्या आमच्या गावात पावसाळा असो पानकाळा असो लई ताण ए म्हणत्या.
हा काय.
म आपलं गाव बरंचे अजून.
हां म आपलं बरंचे हाय. आपलं फक्त घाणी कचऱ्यान अन गद्दा गाव आहे आपलं. कचरा टाकायला जागाच नाही आपल्या गावााल.
हा कचरा टाकाल नाही जिढ वाटल तिढचंये.
हा,
कचऱ्याच लई अवघडे जीढ वाटन तीढच टाकीत्या.
हां कचरा जीढ लागल तीढच.
ज्याच्या त्याच्या मनचं गद आणल्या त्या. कुंड्यांन ते सारं ठेवून पाहिलं पण वाप्पर यवस्थित नाही केला जात ना वो.
हा, त्यामुळेंच मग कुढ काय.
नाही आता किती जागोजागी ठेवल्या होत्या ना पहिल्यान त्या सिमिटी.
हा,
पण त्याचा वापर यवस्थित नई करीत ना आपले खेड्यातले लोक दिढ का-कागद. कुगदं टाकायल तीढ खरकट पाणी निवुन टाकीत्या त्याच्यात. म ते खराब होत्या मच्छर होत्या त्यान आंखी.
हां.
जाणीव नई नी लोकायला.
आ ह
किती कॉल झाल तुमचे?
आता झाले असेन माझे दा पंधरा झाले असतीन.
हां गा आत माला किती कॉल करनय तुम्हाला अजून?
आता किती झाले? आपले काल दोन वेळेस आ
काल दोन वेळेस
अनं पहिले दोन चार आजच ह्यो पाचवा आय ना हा एकच करनय
एक एक कॉल झाले म्हणजे संपले आपले आता सहा कॉल होऊन जात्यानं माझे तुम्हाला सहा त तुमचे मायला सहा होत्या
हा-
कणी
हाव मंग आत पहूंनात ते कमी पडलेत करणचे ये परत लागलेच तर
हं पहून न आता
हा जास्त जमण तस
काहीतरी करन ये ना आता ते पा तुम्हाला ते तें चा नंबर द्यायचा होत त्यांचा नंबर नाही द्यायला घ्यायला ते रेंजच नव्हता त्याच्यामुळे नंबरच नाही देता आला बाई कोणाचाच काल
हा ना तासनच्याकड मोबाईल
बोला ना
मोबाईल आसन का म्हणलं त्यांच्याकड
कोणाकड?
त्या काय म्हणला तुम्ही त्यांच नाव
पोराय जवळ राहत्या ना पोर कसं घरी ये का कुड ये आता पाऊस उघाडला.
हा
मं त्याच्यामुळं नाय सांगता येत ना पण जर आम्ही मळ्यात गेलो मळ्यात जर असल्याच त्या सोतीत असत न त्यांचां मुलगा असला त सांगू आम्ही तुम्हाला
बरं बरं चालल ना म हं आता माये सणाला बोलते साक्षीच लागणार न, साक्षी ॲड होऊन गेली असती आपल्याला
साक्षी ऍड होती पण साक्षी फोन उचलल्या जाईन नाई साक्षीच्या सेटिंगला प्रॉब्लेम आला काहीतरी
कशामुळं कमून ओ
काय माहिती ते काल राणीचे दोन कॉल फेल गेले.
आ ना
हम्म
ते व्हायला नाय पाहिजे पण मंग ते कसं काय होतो पण
काय माहिती
मंग आता राणीचं माझं पण एक फेल वहिलेन तुमच्या राणीचं
मंग आता ते एक फेल व्हायले आता त्या न त कॉल दाखवून देयले ना
हा हा तो दाखवून दिलेला ये.
मग ते दाखवून झाल्यावर मग काहीच करू शकत नाही आपण.
ह, हा.
समजा ना आपल्याला तीस कॉल झाले, तीस कॉल हुसतर आपल्याला काहीच समजत नाही.
हाहा ते, पर्ढ परत प्रोसिजर टाकस्तेण मग.
हो ना आता पुढची टाकी टाकाय प्रोसेस काही.
हा, तुम्हाला काही हे नाही आलं का त्याच्यावर सोडवाला.
सोडलं मी ते.
हां का. केल होतं ए, बी तुम्हाला जे योगी वाटन त्याला क्लिक करा.
हा ते केलं ते याच होतं ते गुगलचं.